दिदीचं नाव फिजा आहे का हा बोल बोल आले
काय करायलास
हय नाही आत्ता आलो आत्ता चहा प्याला तुम्ही पण आलोवर म्हणलं ना आजी विसरला वाट तर आपण तर फोन करूया म्हणून
ना वेसलो करणारच होत तुला मी आज फोन काय ना मग हे मग म्हटले दिदी टास्क वरती आहे ना मग मग त्यावरच कर
हा हा
का नाही मी पण बसल ऐ क आपण रे खू तेट अस काय की नाही
हम्म
ते आपण बोलले की नाही
हा म्हणजे
आता जे आपण बोललोय की बघ आता कोण पण कस पण यायलायत कुणाला पण मला सान का बोलले बोलतेला जरा सें हे आलते रेकॉर्ड
रेकॉड ह आला
े म्हझे ऐकायचं ग ते ऑडिओ येते की नाही तेवढा ऐक यच आणि त्यानुसार टाईप करायचं
त आंद
पहिला वीस मध्ये की नाही आपण स्वतः हे करायला लागते टाईप त्यामध्ये प पाच वयला लाग ते जर पाच झाल तर मग त्यानंतर आहे का नाही मग आपपण टक घ्यायला चालूत तस सेम ऑटोमॅटिक लिहून येते मग तु आपण चेक करत राहायचं ऐकून
म्हणजे नेमक मग कळालंच नाही पाय टस काय
अरे ऑडिओ येते बघ ऐकायचं आपण ऑडिओ
करायचंय ना आपण जेवढं मिनट बोलाल तेवढ्या मिनटाला एक रुपय
नाही एक एक मिनिटेला अठरा रुपये ते ऑडिओ पाठवाला तेनी ते पाठवतात क नाही सेम जे बोलल्यात क नाही तेने आपण लिहायचंय त्यामध्ये
ऐकून ऐकून ते लियचं आहेव
हा लिहायचं आहे ते ऐकून ऐकून मग काय झाले माहिितय का जे आपण कॉलवरर बोललो तेप कता
हम्म
तेच सगळं त पाठवाल्या बाळ कुणाचं पण आले
ह
आणि मला सानिका चालतं सानिका काय म्हणाल ते माहितय काय सोड पाय त्या घाट मॅडमच त का हंदरी ति काय हुशार चांग हे आहे व असं म्हणालेय
घाट मॅडमांना असं बोलली ती सा आणि का
ह काय एसोड व जाऊ हे पण जाईल रेकॉर्ड होईल तिथं तिला जाईल जे आपण बोलाले ते सगळ्यांचं मत चाललंय ग बाई
होय
असनिकाचा वया असाल मला त्यानंतरच का आलं सानिकांना असं बोल मग त्यानच वै कि वासूयाले र हे म्हटलो मी मला प्रीतीने पण सांगितली ग आत्ता याल्यात म्हणून.
हम्म.
हु
म आता
काय माहित बाई आता, सगळं बोमबा बोम.
हु
काय बाई
आलेत काय तुला टास्क?
आल्यात की पुढचे.
होय.
पहिला वीस प्रॉपर करायची हा, परते पहिला त्यांनी न्फॉर्मेशन दिलेत क नाइ ते वाच. म त्यानंतरय क नाइ प्रॉपर हे कर
काय करू? तू किती केलीस?
पहिला वीस म्हणजे पहिला आणि वीस देत्यात आपल्याना. ते प्रॉपर झालीत, आपण पास झालो त्या टेस्ट टाईपय पहिल्या वीस. जर तू बरोबर केली नाइस काइच तर मग तुला पुढचे टास्क येणार नाइत. जर तेच प्रॉपर केलीस तर म पुढचे येणार. अ का तू म्हणल काय?
तु म मिसवन
तू गेली नाइस?
अगं माझा अजून दोनच राहिल्यात पण दोन कोण मिळना झाल्यात कॉल करायला म्ह शांत बस
आमग आमची दिदी कराला बाळ, ते पण पुढचं हे ठेवून तू का केली नाइस? मला वाटलं करायलस.
फक्त दोघंच राहिल्यात कोण मिेळना झाल्यात करणारय.
हम्म. तुझ्या वेस
तु बघू काय करायचं, तुझे किती झाले? आता हे ते ट्रान्सफिशनच काय म्हण तर तेचय काय ते? हम्म, हम् तुझ किती झाले मग?
म वीस होून मग पुढचं चालू झालंय मला.
होय. त्यातच बीजीयस वाटत?
सवय आज दिवसभर तेच केलोय मी. ते इस्टा वरचं काय बघीतलो, नाइ दुपारी जरा केलो जरा पडलेलो दुपारी. मग काय केलो नाइ बाई, दुपारी जरा केलो. लय फास्ट होत्यात स्टार्टिंगला जरा आपल्याला टाईप करायला लागतय वीस, म त्यानंतर ऑटोमॅटिक येत्यात फक्त आपण चेक करायचंय कुठे मिस्टेक असेल तिथ लिहायचं नाय तर सगळी अटो सगळी तर लई तर लई बरोबर असत्यात. ऑडिओमध्ये आता बोल बोलल्यात की नाई ते ते पला ऐकायचं आपण आणि खाली टाईप करायच.
हम्
आजगेच
समजण्यास हा काय माहित नाही हो पप्पा, काय झालं?
ते वासू तुला कळते
पासत सोड दोन आहेत फक्त दोन कोणाला तर करायचं आहे
हम्म
तेवढं करतो
आमच्या दि
होय
शिपाचा आणि सृष्टी फळकऱचा
हम् हम हम दिदीला पण बसून अर्निंग मिळाली
होय
चांगले झाल की.
तू पण दिदीच्या फोनवर कराल्यास ना
काय झालं मग आता? दीदी हम्म हा तर थोडं टास्क केलीत त्यांनी त्याच्या पुढचं कणी हे करना झालं त्यांनी ते ईना झालय त्यांना थांबलीत त्यानी
किती झाल्यात?
किती चालूईत बघायला पाहिजे अगं?
कॉल किती झाल्यात तुझे?
किती झाल्यात विचाराय पाहिजे आता ते झाले असतील एक दहाबर
हम्म हम्म
पुढचं करायचं राहिलं ते तस?
तु तर कर
करतो सोड मी करालोय सोड प त दोन राहिलेत दोघांना तेवढं करतो ते अजून आलंच नाही मला कार्य अपडेट ईना झालंय मला
अगं अपडेट नाही रिफ्रेश करायचं ग बाळ
नाही रिफ्रेश केला तर पण ईना झालय
तुझं नाव आलंय त्यात बाळ
माझं मी बघितली यादी पण माझं नाव नव्हतं त्यात?
या यादीत मी बघितलय तुझं नाव होतं बाळ त्यात थांब तुला दाखवतो. होत आणि नाव मी वाचलोय आणि
बघतो.
मीच बघालोय थांब माझ्या आधी तुचं नाव आहे बाळ
तुमच्या दिदीचं नाव आहे की यात - तुझं नाहीये की नाव
माझ आहे मी तुझं नाव वा
हा सापडलं सापडलं तुझं पण नाव सापडलं आणि माझं पण सा
हा तुझ हाय बघ स्वाती
वरतीच आहे माझं ना
तेच कि आमचं नंतर एक सोडून लगेच आहे वैष्ण नवीन स्वाती
हम् तेच मी पण बघितलं नव्हतं हा रिफ्रेश केलकी नवीन टास्क येतोय व्हय - ह् ह माझं झालं कि किती मिनट आठ मिनटं झाल्यात आता तुमच्या दिदीच नंबर मला दे मी पण फोन कर ते विचारायचं होत कॉलेजच
हम्म थांब यावर दहा मिनिट होउदे त्यावर कॉलेजच चालू करूया सगळ.
चालू करा.
आणि काय कराल्यास.
काय करू सांग बाई निंवात झालं मम्मी उद्या येणार आहे आज शेवट. काम करायची ती आली की एक. चार दिवस रेस्ट घ्यायचं मग काय महिनाभर आम्ही सगळं काम केलं.
आणि मग मम्मीलाच लोड करणार.
चार दिवस तसं काय बस द्याेतेत होय लगेच.
हम्म हम्म तरी पण जरा जरा करायला लागते सूड.
म्हणायच होते आज
मग कोल्हापूरला कधी जायचं मला हे पण विचारायचं होत तुला.
ते सुद्ध एस्ट्रा कॉल वर बोलयच मग. मी पण तेच विचारलेल.
तुझ्या भारी आहे बाई.
काय बाई भारी कामाला वैता कालाय मला कामाला सुट्टी पाहिजे एक चार दिवस.
हम्म मागून घे म.
हम् मागून घे त्यांनी काय देत्त होय. ते नव आपल्या एमसीला किती मार्काचा पेपर असते का आपल्याला.
एम स. मे बी फोर्टी मारकाच काहीत असते तर.
कोणत स्टेटस लावल काय सांगालती.
म्हणजे अभिनंदन नाही ते हे सांगाल ते.
आं.
अ हम्म.
कोणत
सिनियर आपली म्हणजे तर महिन्याला एक्झाम असते.
थांब थांब तुमचा दिदीचा नंबर मला वट.
हा कट करतो थांमान लावतो तू लाव मला.
हा लाव .